आवाज येतोय हा येतोय आवाज बोला बोला तुमची जागा तीचाय ना मग काय बोलायला हरकत जागा बदलता हम्म हम्म हम्मम आता काय तूम तुम्हाला पण वामकुक्ष वगरे करायची असेल ना तु कालची वामकुक्षी हो हो हो
हो ना जरा पडलं की जरा बरं वाटलं थोडस जरा पडलं की बरं वाटतं
खरंच फक्त ज्या दिवशी कुठे जायचेच असेल आसं खूप वेळ जागण त्या दिवशी फक्त मी जरा पंधरा वीस मिनिट पडते. ऑदरवाईज मी अख्या दिवसात दुपारी नाइ झोपत. शक्यतो नाइ दुपारी झोपत नाइ नाइ नाइ. नको वामकुक्षी नको आळ आळस पण येतो नंतर माग कधी कधी झोप चिडचिड पण होते तेच्या पेक्षा न झोपलेला बरा म त्या मूळ मध्ये आपण आ आळशी मूड मध्ये आसतो आसं मला वाटत का माझं मत हाय ते
आधी मला पण खूप सवय होते आता कदाचित
हो हो. माझा ना ब्रम्मविद्येचा क्लास असतो आठवड्यातून एकदा हा ते करते ना मी, हा तो असं सात वर्षाचा, आज माझ असंच होणार आहे. नाटक, मग ब्रहमविद्या, त्याच्यामुळे म मी अ पडायचं त बघ त थोडासा वेळ नाही तर जेवून झाल्यावर जरासं, नाही त त्याच दिवशी फक्त मी जरा पडते अदरवाईज नाही पडत. काय मग ते असं अ एवढा वेळ जातो ना थोडं सं म दमायला वगैरे होतं ते सगळं. करून, करून वगैरे त्याच्यापेक्षा थोडा आराम पाहिजे. बाकी नाही हा राखी कधी, कधीही नाही झोपत मी दुप पारची अजिबात नाही झोपत, हूं हूं हूं तुम्हाला लाग हा तुम्हाला लागतं, घरातली कामं पण एवढी असतात ना, वाटत जरा असं पडावं नाही असं नाही. गरज पण आहे ती हूं हूं हूं हूं हूं हूं हूं हूं. बाकी काय नवीन ऍक्टिव्हटीज, इतर गाणं वगैरे शिवाय ऐक ता कानसेन, कानसेन पण तुम्ही आहत कानसेन पण असालच.
मंजे आ शास्त्रीयच तुम्ही शिकला असाल ना, चार परीक्षा दिल्या म्हणजे एक शास्त्रीच असणार बरोबर ना, त्याच्यात पण आहे सुगम संगीत आहे. अ हे पण आहे आपलं काय, काय प्रकार हल्ली कराओकेवर फार गाणी बाबा-बा. बा किती लोक म्हणतात, हा लोक म्हणजे फक्त आवड असणारे. कराओकेवर मारून नेतात.
वगैरे अस की त्यांचं छान
अ आप पण त्यांच अ ते बरोबर कस जुळत बरोबर ते म्युझिक.
हो!
आणि ते काय गाणं म्हटलं जातं ते एक.
हो!
आमच्याकडे प ह बरेच ऑर्केस्ट्रा होता, म्हणजे जे लोक ना हौशी असतात ना कलाकार. म्हणजे हौशी म्हणजे रिटायरमेंट झाले आहेत पण त्यांची हॉबी अस ते त्यांना आवड असते, मग त्यांचा ना एक ग्रुप आहे ग्रुप असे करतात. आणि ना ते फ्री मध्ये कार्यक्रम करतात असं मी दोन तीन कार्यक्रम फ्री मधे बघितले असे. हा म्हणजे त्यांचा तो ग्रुप असतो. हा चे हॉबी पण हे होते. आणि त्यांना स्पॉन्सर पण मिळतात. मग ते असे काही लोकांन हा हॅलो काही लोकां न साठी ना असे हे ठेवतात फ्री ठेवतात कार्यक्रम.
म्हणजे ज्यांना आवड आहे त्यांनी जाऊन
हा जाऊ शकता बघायला. आणि तो समूह असाच आहे, की ज्यांना आवड असलेले चांगल्यापैकी येत अ म्हणजे नोकरीवर असताना नाही जमलं, आता ते कर -तात असे वाले लोक हे करतात म्हणजे, अ त्यांचा ग्रुप अस ते कराओके वर गातात हूं हूं.
हं म्हणजे चेंज पण होत आणि ते म्हणायच.
हा हा हो हो माझे एक न ननंद आणि तिचा नवरा आहे ते पण लोकं दोघ रिटायर झाले एक ननंद ते मामे ननंद अ ते लोक ते दोघं असं हे करतात ना गातात म्हणजे त्यांचा आवाज पण चांगला आहे. म्हणजे बरं वाट त‌ ऐकायला अस का हे नाही वाटत चांगलं वाटत म्हणजे खरच त्यांच्याकडे कला असावी आणि ती राहिली अधुरी राहिली असावी असं वाटत म्हणजे, हम्म हम्.
त्यांच्या ते कला त्या आता पूर्ण करू शकतात असं.
हो हो हो पण आणि आपल्या पण जुनी म्हणजे आपण तशी ऐकू शकतो गणी पण अशी प्रत्यक्ष ऐकायला पण चांगली वाटतात. काय काय वेळ त्या गाण्याबरोबर प्रस्तावना पण कर यात ते वेगळे हे गाणं कधी काय वगैरे हे थोडस माहिती पण मिळते असं मला वाटत, नॉलेज पण मिळत की असं काय काय काय युट्यूब व सगळीच माहिती असते असं नाही. गाणं ऐकलं जातं हो प्रश्न नाही पण सगळी माहिती त्यातली असते जसं नसत ते असं आणि संवाद जातो आपण तुम्ही म्हणता मगाशी तसं ओळखी होतात, तेवढी माहिती पडते असं वेगळ्या क्षेत्रातील लोक क भेटतात आपल्याला नवीन नवीन माहिती पण कळते, तेवढ्या त्या निमित्ताने म्हणजे
आता बघा ना आपली ओळख कुठे होती, पण ह्या निमित्ताने झाली आता छानपैकी.
अ तुमच्याकडे भांड्यांचा पण मला आवाज येतोय.
हो, आज काय झालंय मुलीच बऱ्या गोष्टीला गेला आवं ना
तुम्ही जागा बदलली ना? मला वाटत तुम्ही काम करता करता बोलता आवाज येतोय ते.
थोडंसा काय काय.
मला माहित नाही, मी गेस केलं, पण आवाज आला म्हणून.
मुले या गोष्टीने आवड झालं मग चालू
एक भांड कधी एकदा कॉले येता दुसरं भांड.
आता एक पूर्ण करायचे चे घर
टास्क पूर्ण करायचाय. टास्क भांडा आहे का? शाळेत कसं अभ्यास दिलेला असतो टीचर मारेल म्हणून करायचा. आपल्या जबरदस्तीने तसं. आणि एवढ्या मोठ्या वयामध्ये असं कोणी आपल्याला एखादी गोष्ट असं हे करायची म्हट अरे बापरे म्हणजे सवय गेलेली असते त्याच्यामुळे ते थोडस होतं, बाकी त्याने हम, ती पण आदात होईल आता झाली हळू हळू ति तेवढे टास्क झाल्यावर झाली की आदत.
हो आता आधी भीती वाटत होती काय बोलायचं अनोळखी माणसाशी आता तेवढं वाटत नाही असं आता फोन करायचं म्हटलं तरी असं वाटत नाही काही. हा काय सगळी आपलीच आहेत असं समजायचं आणि करायचं फोन.
हम्म त्यावेळी असे विषय निवडले की आपण बोलतो पिक्चर काय गाणी काय तुम्हाला कोणती आवडत मला अर्थात शास्त्रीयवाद्याच असणार. पण तरी की त्यातल्या त्यात कोणते आवडतात तुम्हाला गाणी.
ठिकाणी. जुनी आवडतात लता दिदींचे त्यांचे सगळ्यांचे.
आधुनिक पण गाणी म्हणजे आता आता एवढ काय येतच नाही.
हो मी आपण म्हणते.
किती असली तरी जुनी ती आशा भोसले किंवा लता मंगेशकर. ह्याना विसरता येत नाही.
नाही नाही त्यांचे तर कितीही कधीही ऐकली कधी.
श्रेया घोषाल पण खूपच चांगलं गाते प्रश्नच नाही म्हणजे. अरे आहेच तिचा आवाज दैवी देणगी आहे शेवटी आवाज म्हणजे.
कुठल्याही गाण तिला म्हणायला.
हो हो हा म्हणजे तिचं आहेच. गळा एवढाच गळा हा दैवी देणगी आहे नाही. अगदी एक इंचाचा भाग एक ते दीड इंचाचा जो काही भाग आहे. देवाने दिलाय. तोच असा आहे की अ काही नाही मिळालेलं आहे. म्हणजे लता मंगेशकर. आवाज बाकी तिच काय अस सुंदर आहे काही आहे असं काही नव्हतं. पण ते आवाजाचं सौंदर्य होत ते ते सगळ्याला झाकलं गेलं हम् हम्.
त्याच्यामुळे तिथं काही दुसरं बघायचं.
बघायची तिचा चेहरा कसा आहे ती काय. अ कपडे घातलं काही काही गरज असल्या अर्थात त्या. एकदम ह्याच होतच एकदम व्यवस्थित कपडे किंवा व्यवस्थितच असायच्या. प्रश्नच नाही पण म्हणजे त्या देणणी पुढे. बाकीच्या सगळ्या गोष्टी अशा दुय्यमच आहेत काहीच नाही त्याला व्हॅल्यूच नाही असं.
खरच आहे खर म्हणजे त्यातच इतकं सुंदर होत की काय. दुसरं बघणार तरी काय.
हो हो पण. अजूनही ती रिमझिम बरसे सावन.
आता पाऊस आला म्हणून आ ठेवलं काढ पण छान आहे आणि.
पाऊस पडला की ते गाणं येतच.
साऊथ इंडिया साऊथ बॉम्बेचं सगळं लोकेशन तिकडे बरेच चित. झालेलं आहे अमिताभ बच्चन बरोबर ती मोसमी चॅटर्जी आहे आणि ते दोघं. पावसातून फिरतात. आणि बराचसा एरिया तिकडचा आहे त्याच्यामुळे तर पण अजून पात. हो हो हो हो. आता.
प येतच.
एरिया मी आता बघतो तेव्हा म्हटलं की वाहनांची कि. ती साधनं बदलली आहेत तेव्हा ती पिक्चराइज झाली. तेव्हाच्या बसेस आणि आत्ताच्या बसेसमध्ये पण. केवढा फरक झालेला आहे आणि आता डबल डेकर बसेस.
डबल डेकर हा आता एखाद दुसरी दिसेल. तिथे हो
जेव्हा तिकडचं ते ओवल मैदान युनिव्हर्सिटी हे सगळं असं म्हणजे ते तिथेच आहे. फक्त आजूबाजूचा थोडास परिसरमध्ये चेंज झालं पण वाहनं खूप बदलली अक्षरशः म्हणजे खूप हम् ते तर होणारच. आश्चर्य वाटत पावसाच्या दिवसामध्ये तो अमिताभ बच्चन कोट घालून का फिरतोय. एवढं म्हणजे अख्खा पिक्चर काय पाहिलेलं नाही. पार्श्वभूमी माहिती नाही काय आहे ती पिक्चर नाही माहिती पण असा सहज विचारता डोकावतो की हा कोट घालून का फिरतो एवढं एन्जॉयमेंट साठी आलाय ना तर माणूस काय कोट घालून का फिरेल. असं कॅजुअल ड्रेसमध्ये फिरेल काही असं फिरेल आणि ती साडी आहे का? साधी नेसली तिची साडी एकदम एकदम साधी आहे. तसाच प्रयत्न ना एका जोडप्याने पण केला होता ना. तसच सेम शूटिंग करून जोडप्याने बघ ए का हे टाकलं होतं ह्याच्यावर युट्यूबवर होे सेम टू सेम. टिक लावून ते गेलेत सेम त हे केलंय आता आधुनिक आहे पण अ ती जी ठिकाण आणून ते चालतात ना तसच. केला आणि ते गाणं टाकलं होतं त्यानी म दोन वर्षापूर्वी आलं होतंय गाणं ते मग कधी मिळालं ना. पर्सनल पाठवीन तुम्हाला म्हणजे हा हो हो हो चालेल चालेल आता मी थांबते आणि उद्या करूया आपण याच वेळी एक मेसेज टाका तुम्ही म्हणजे बरं पडेल हा चालेल ओके बाय बाय बाय.